हॅलो. हॅलो बोल. हॅलो. आवाज आला का?
हॅलो.
हॅलो हां येतोय ना. मी तर तुम्हालाच त होते.
काय म. खर नाहीयं तुझ आता दहा मिनट नाही होणार.
कसं काय?
हा. नाही गावामध्ये चालू असतना कोणी कोणी भेटतना म. म.
हा. हो हो सांगून द्यायचं ना काही पण सांगितलं.
मध्ये पावरी नाही यायला पाहिजे.
मगं हो सांगू द्यायच बस. आज उपवास आहे असं सांगायचं ना.
हा.
उपवास आहे आज तुमच्यासोबत बोलायचं असं सांगून द्यायचं.
मग तस नसताना गावामध्ये सगळेच असतात अशे.
सगळ्याच गावामध्ये मग भेटतात मग मध्ये पावरे नको यायला पाहिजेल तु फर्स्ट टाइम माता खोलके उचलला ना बोलली ना तू पावरी.
हा ना.
मग. एक एक शब्दाच हे असताना.
हम्म.
मग. आता लावात जाशील ना कशी बोलात जाशील तू. हा. हॅलो.
हॅलो.
आवाज येतोय का?
हॅलो!
आवाज येतोय का तुझा?
हा येतोय ना.
मग काव हॅलो, हॅलो करते.
मग तुमचा आवज न येतोय ना म्हणून.
काय नाही येतोय.
आता चालेय शेतात का? शेतात चालले का?
शेतात.
काय आता?
शेतात जाते ना ग आता. पाहुणे येत आहेत. आज रविवार आहे गं बाई आज नाही गेली का? स्वयंपाक करावं लागेल घरी येऊन. गॅस पण नाही.
चुलीवर करायचं ना मग.
चुलीवरच करते ग बाई गॅस पण संपलेला आहे. किती दिवस होऊन गेलं आणि मेसेज पाहिला का?
कोणता?
आपला .
हा बघितलं ना.
गस गोसावी सरांनी काय टाकलेलं आहे
ते.. लखपती दिदीचे ते डाटा राहिलेले आहे ना ते भरायचं आहे ना अजून माझं रिजेक्ट झाले चौदा चौदा रिजेक्ट झाले ते आज रात्री भरणार ना मग-
हो का माझे पण आहे ग. उद्या रजिस्टर घेऊन टाकणा-
कुठं
शारदा ला मेसेज नाही पडला का शेतामध्ये-
नाही बघितलं नीटच नाही वाचलं ना मी पहिलं टाकलेलं तर इतकंच वाचलेलं आहे ना
हे स्नेहल ताई सारखे काय करते हे स्नेहल ताई म्हणे माझ्या गावाचं नाव नाही म्हणे मी नाही येत नाही म्हणे गावच् नाव नावाला काय टाकलेलं आहे चान शैली पण नाही चांगली
चांगले असं का-
म्हटलं काय त चांगली- तर चांगली आहे म्हणून चांगली टाकलेला आहे का म्हटलं.
अ आणि काम पण खूप करतात-
ह ना...
काय म्हणते
म..
म्हणून टाकलं असेल-
हा ना...
हम..
म्हणूनच सांगतेय ना आणि आता मला सांगत होते म्हणे माझ्या गावाचं नाव नाही म्हणे मी नाही येणार म्हणे. आणि वि विचारला का सांगून दिल म्हणे माझ्या गावाच नाव नाही टाकला. गेल्या होता म्हणे तुम्ही- हा तर सांगत होती म्हटलं हा.... कवि ताईचा पण फोन आलेला होता- आणि तिला नंतर लावते का ती नेटवर्क मध्ये नाही रहात
नेटवर्कच नाही आहे ना
आता आपणच राहिलेलो आहे ग बाई सगळ्यांचे कॉल पूर्ण झाले आहे
मग पूर्ण झाले ना स सगळ्यांचच रंजना मॅडम चे दोन बाकी आहे.
दोन बाकी आहे का?
हा दोनच बाकी आहे. आणि रिमा ताईचे दोन बाकी आहे बस
किती करावे लागतात?
तीस, तीस
तुझे किती झालेले आहे
माझे आता किती बाकीयेत माझे आ ता तेरा का किती इतकंच बाकी आहे तेरा.
मी तर काही नाही केले नाही जास्त फोन कॉल वेळच नाही राहत नाही कारण की आपल्याला वेळ पाहिजे व म्हणजे एक वेळे सारखे तर पूर्ण कर
शेतात आले म्हणून कोणाला? रेंज पण नाही राहत कारण की रेंज पाहिजेल ना आणि आणि शांतता
शांतता बरोबर
हं
अ भारती ताईला फोन लावलं होत पूर्ण झालंय माझ त सीमाताईला लाव म्हण
हा
हा कोमली ताईला लावलं तर कोमली ताई सांगायची सुमित्रा माझं पण पूर्ण झालय स
सगळ्यांचे पूर्ण झाले आपलेच बाकीये
आपलेच बाकी इकडचे दुसऱ्यांच पूर्ण झालं
आप आपल जास्त काम आले बा बाकीच्याचे काम किती किती पैसे आले मग
त्यांचे दोन हजार, दोन हजार, पंधराशे अठराशे सत्राशे अशे आले
ते सगळ्यांचे
मग
मग हे तर लाडकी बहीणपेक्षा चांगलं आहे ना मग बोलण्याचे पण दस हजार भेटताय
ते त्याच्यापेक्षा चांगलं आहे ते पण काहीच नाही काम करावं लागेल ते पण काहीच नाही काम करतात ना
कोणता
आणि लाडकी बहिणीचे
काम नाही करत पण सांगते असं
हा ना
का नाही लाडकी बिचार मतदान द्यायला पाहिजेल म्हणून बहिणींना त पटवतय तो पण कोलवाले
तोे हे ना
मग दुसऱ्या वेळेस पण यायचं आहे ना त्याला
हा ना म्हणून तो पटोवतोय, सगळ्यांनाच, हा चालूये. जो मध्ये एक महिना गेल्या ना, तीन तीन हजार टाकलेले होते ना, त्याच्यामधून मला पंधराशेच टाकले तीन हजार पूर्ण नाही टाकले. काय माहीत.
त्या तुला विसरून गेला का?
काय माहित, विसरलं म्हणे असं वाट त तुम्हाला पण, पंधराशे टाकले, पण पंधरा नाहीच टाकले ना.
मला तीन हजार आले, नंतर पंधराशे आले, ते पण गेले.
ते पंधराशे आले ते आहे.
हम्म हम्म.
ते त आहे.
नाही नाही ना, लगेच काढते लगेच संपवते.
अस, माझे ठेवलेलेये.
हा का?
हा.
हम्म हम्म.
आज त्यू साठी ठेवलेय, अजून पैसे शोधावा लागेल ना.
मी पण, मलाही स्नेहल ताई आजच सांगत होते, मी पण का नाही याला त्याच्या साठी ठेवलेलेय ना. पैसे नाही ना मग, शाळेत मग सोडायला.
मला पण एक तारखेला जायचंय, प चिउला ठेवायला.
बर वाटा हो. हॅलो. बोल.
हा. अजून चिऊ चा खाऊ बाकीये अजून.
मी पण काय नाही नुसते मुरमुरे आणून ठेवलेलेयेत.
मी तर काहीच नाही आणलंय अजून, उद्या जाणार आहे असं वाटतं पण, उद्या पण सोनाली मॅडम सांगत होती की, रेसिपी डेम करायचंय असं.
उद्या आणि उद्या मग शाहादाला कसं करशील.
नंतर येणार मी.
करून.
हा. लवकर महिलांना गोळा करू, आणि नंत
ह. मी पण पावणे आकरा
ताई.
मी पण हे पाहूणे गेलेना. तेच आता तर घरी भेटणारच नाही लोक.
हा ना नाही भेटनार ना.
आणि मी पण आज उद्याय ना हे पाहुणे आहेत ना उद्या मग जेवण राही.
त मला पण वेळच होईल.
हा मग मला पण फोन कराय हा एकत्र जाऊ म. एकत्र जाऊ म्हटलं.
हो. म आकाची बसन जाव लागेल. बाकीच्या नी दखऊ, बाकीच्या नी दखऊन दिल ते
ते नाही माहित ना मला?
मग आपल्याल का बर बोलावलं नाय.
आपले जे रिजेट झाले आहे ना ते माझे पण चौदा आहे ना.
अस.
ते चौदा बाकीे आहे म्हणून बोलवलंय. हा सोलाना दाखववा लागेल. मग गोसाई सरांना तर काय जमत नाही आपल्या सरांना, म्हणून. म्हणून सरांना दाख काय झालं? म्हणुन.
कोकी काकी म्हटलं नेटवर्क मध्येच नाही राहात.
हा, बोल गेल ना माझं पण तिच्याशी एकदा.
हा का, केव्हा?
हा, आ, अ तुमचा कॉल चालू होता तेव्हा इथं रे रिमाताईने लावला होता तेव्हा मला.
हा.
म्हणून तुमचा कॉल कट केला होता मीने. रिमाताई सोबत बोलत होती ना ग. आज काय रिमा ताई, रंजना, रंजना मॅडम काय?
रीमाताईचे पण बाकी आहेत.
दोन बाकी आहे म्हणून आता एक लावला आता एकच बाकी असं सांगत होते रिमाताई. हा, कोणाच अठ्ठावीस कॉल आहेत. कोणाचं एकोणतीस आहे, कोणाच तीस आहे असं आहे. हा.